हॅलो
हो
हॅलो हां बोला
झाले का
काय नाही नाही नीवांतच आहे हॅलो
हॅलो चहा झाला का म्हंटलं
तुमचा झाला काय माझा झाला
हा हा माझा पण झाला चहा चहा पिलो आणि म्हटलं हा हॅलो आवाज येत नाही काय
हा येतोय येतोय
चहा पिलो म्हटलं चहा ह नेटवर्क प्रॉब्लेम काय चहा पीलेलो चहा पिलान बसल आता येतीलला आता म्हटलं मुलं म्हणलं तोपर्यंत लावून बघावा
हा
हम्म मग काय शाळेचं काय तुझी शाळा तुमच्या शाळाच होय पोरांची शाळा चालूय नव आता सुट्ट्या संपल्या शाळा चालू झाली शाळेत गेल्यात आता या सुट्टी होत्या सहाला सकाळी जात्यात बाराला शाळेचं टायमिंग जरा लेट नाही आहे त्यामुळे सगळी काम लेट नच
हा..
तुझ्या इकड कसं काय चालय शाळांचं
चाललय की माझा ना ऍडमिशनचा काम करायचं चाललं आता ऍडमिशन करायचा.
होय का हां हां हां मग कुठं ॲडमिशन करायला आहे तुम्ही
आता बघू इथं जयसिंगपोरला नाही तर सांगलेला करायचं आहे.
हा हा हा हा चागते आहे मग काय शिकणार आहे पुढं
थोडं एम सीए करायचं आता दोन वर्ष
हा हा. चांगली गोष्ट आहे शिका शिकल्यावरच सगळ्या गोष्टीकडून प्रगती होत्या. शिक्षण सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आता मोदींनी तर चू कुणा स्वतःच्या पायावर उभा राहिलाचा महत्त्वाचं आहे कुणाच्या जीवावर नको आईच्या नको पप्पाच्या नको आण मिस्टरांच्या नको आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहिलेलं बरं असते. आमची मुला आहेत लहान मुलगा हाय सातवीला मुलगी हाय सहावीला त्यामुळं कसं अजून त्यांना एवढं काही शिक्षणाच एवढं वाटत नाही याच शाळेतून अभ्यास करायचा अभ्यास झाला की खेळ. हॅलो हॅलो. हॅलो